हॅलो.
हा बोल की.
जेवला काय?
होय झालं, जेवन झालं, तुझं?
झालं बघा जेवलो आवरल घरातलं.
हम हं.
काय चाललंय मग.
काय नाही चालय बसलय जॉबवर आहे.
जॉबर आहे व्हय. काम व्यवस्थित चालु आहेत का? सगळी.
चलु हायत की कामयच.
हम्म हम् आणि काय तब्येत वगैरे सगळ्यांची बरे.
हा हाय बरं हे तुमची.
हाय बघा सगळे बरे आहेत.
हम.
आणि काम.
बोल की काय म्हणतेस?
काय नाही जरा शेतीची माहिती पाहिजे होती. तुमच्याकडे जरा शेती आहे ना सगळ्यांची.
हो हाय के.
म्हणल विचाराव जरा शेतीबद्दल काय?
हम् कशा शेतीमध्ये कशाबद्दल पाहिजे माहिती का?
म्हणजे शेती, शेती म्हणजे कसं करत्यात. पेरणी किंवा हे असं मळणी म्हणा असं.
हा हा.
आमच्याकड काय शाळू, सोयाबीन, मका अरी.
हा-हा-हा-हा.
आता सध्या तर काय शाळू काढलय, शाळू काढलय. पहिल्यापासन म्हटला तर मग पहिला, आता या उन्हाळ्यात. उन्हाळ्याच्या दिवसात नांगरणी करायला लागत्या ना.
हम्म.
नांगरणीच्याच्या अगोदर पहिला खत टाकून घ्यायला लागतंय.
खत टाकायचं होय, मग खत विकत आणताय काय
विकत आणतोय, विकत पण आणतोय कमी पडलं तर. जनावर पण असतात पलीकडे, तशा करूनच घ्यायला लागते.
हां-हां मग ते खत टाकून घ्यायचं होय शेतात पहिला.
हा पहिल्या शेतात खत टाकून घ्यायचं.
हा.
काय आता. माणसं सांगून, ट्रॅक्टर सांगून, ट्रॉली सांगून तेवढं खत टाकून घ्यायचं पहिला.
हां.
खत शेतात इसकटायला आणि दोघ- तिघ जण माणस लागत्यात.
होय, त्यांना पण पेमेंट द्यायला लागत असेल कि त्या माणसांना.
पेमेंट द्यायला लागतय की, पेमेंट सगळ्यांना द्यायला लागतंय, पैमेटच काय, पेमेंट हायच. आमच्याकड काय एवढं पाणी नसल्यामुळ काय कोरडवाहू शेती हाय. पावसावर अवलंबून. त्यामुळे काय उन्हाळ्यात एवढं काय पीक नसतय.
हा.
जिरायत शेती काय.
हां जिरायत.
हम्म- हम्म-हम्म. मग त्यात काय काय मग अस कसं कसं प्रोसेस असते त्याची.
उन्हाळ्यात आता कसं, आता सध्या तर व शाळू निघलय त्यामुळं आता पहिला उन्हाळ्यात खत टाकून घेतोय. त्याच्यानंतर नांगर मारून सोडतय रान. दोन महिने काय पाऊस नसल्यामुळ, काय करतच नाही त्यात.
हम्म-हम्म.
एकदा नांगरून झालं की झालं मग, पावसाळा एकदा चालू झाला, पहिला पाऊस पडला. पीक पेरण्याची तयारी करतोय. मग आता पावसाळ्यात कस आहे सोयाबीन घालतोय आम्ही.
हो- हो.
मग त्यामुळे सोयाबीनची बी-बी आणून ठेवतय पावसाळ्याच्या अगोदर. पहिला एक दोन पाऊस पडला की मग पेरायला सुरुवात करतोय. मग ते पण पाऊस साथ दिला तर पेरतो लगेच. सदर पोस कंटिन्यू लावला तर पेरणी पण लांब पडत्या
हम्म हम्म सगळे जणच तसं करतात की नाही.
होय आमच्याकड बऱ्यापैकी लोक तसंच करतात कोणाकोणाचे पाणी आहे त्याने काय मग ऊस करतात कोणाची काय अशी बाग आहे असं आहे सगळं
हा. मग सोयाबी पेरणी झाली कि मग
त्यांना पहिला ट्रॅक्टरनच पेरतो शक्यत पण आता, पहिला बैलाने पेरत होतो.
हा मग आता बैल अवेलेबल असते, हा.
असत्यात कवा नसत्यात जास्त पाऊस पडला की बैल ट्रॅक्टर चालत नाही. मग बैलानाच कराव लागते.
हा हा मग बैलान पेरून घेताय कर घेतात व्हय.
हां.
हम्म. म पेरणी झाली की मग त्यात आणि काय दुसरं काय खत वगैरे काय घालतात.
खत पेरणी करताना पण खत सोडतोय तसं.
हम्म.
तर पेरणी करताना मग
हा.
रासायनिक खत पण सोडते.
हा हा हा हा.
हे त्यांनी मग रासायनिक खा सोडली की मग काय पावसावरच अवलंबून असतं.
हा.
एकदा उगू उगवून आलं की मग त्यांना तवा तर औषण मारायला लागतय एक दोन होत
औषध मारायचं हम्म मग त्यात भांगलण वगैरे असेल कि त्यात आणि
हा आणि जास्त प्रमाणात.
हम्म.
त्याला हम्म.
तेवड्यावर येते पावसावरच अवलंबून आहे म्हणा शेती ज जी राय शेती
होय होय पाऊस नाही जर पाऊस नाही झाला तर मग ते काही व्यवस्थित येत नाही. रोग पडतय. ह्यान जातय ते तर पाऊस जर व्यवस्थित राहिला तर मग
हा व्यवस्थित येतंय मग.
हम्म
पाऊस चांगला पडायला पाहिजे तेवढ्या साठी.
हा पाऊस चांगला आणि वेळात पडला की मग
हम्म हम्म हम्म हम्म म नुसतं सोयाबीनच पेरतात काय तिकडं
कोण सोया बीन. हा सोयाबीन कोण करते. कोण वैरण करते. शक्यतो करून सोयाबीनच असते.
हा हा हा. नाही म्हणजे सोयाबीन बरोबर आणि कुठली पिकं घेता येतात काय म्हणालोय.
नाही. सोया शक्यतो करून नाही, एक कस एक सोयाबीन तर सोयाबीन.
हा हा
काय दुसरं पीक काय शक्य शक्यतो करून कोण घेत नाही.
हा. सोयाबीनच नुसता मग म्हणजे वर्षातन थोडे दोन पीकच मिळणार. शाळु आणि सोयाबीन.
हा. काय
हम् हम् शालूची पण हीच प्रोसेस असणार.
तर नांगर बिगर काय करत नाही. नांगर फक्त वर्षातून एकदाच मारते. शाळुला डायरेक्ट सोयाबीन काढत- ते सोयाबीन काढ काढायला आल्यावर सोयाबीन काढून घेते. सोयाबीन
हम्म
काढून घेऊन ते पण मळणी करा लागते ते पण पाऊस पडला तर ठीक आहे. पाऊस पडला नाही तर ठीक आहे. नाही तर ते पण अडकते एकदा.
हा हा सोयाबीन अडकते काय
हा पाऊसपाडाच्या अगोदर जर काढलं तर ठीक आहे दिवाळीच्या अगोदर. दिवाळीमध्ये आणि पाऊस असतोय मग दिवाळीच्या अगोदर मगत्या पेरण्या कराय लागत्यात शाळूची.
हा हा हा भारी आहे ना. जसं पाऊस चांगला झालं तर सोयाबीन वगैरे चांगलं येत असेल मग
होय होय.
दर वगैरे त्याला चांगला कसा असतोय सोयाबीनला.
दर काय सांगू शकत नाही चार हजार असतोय कधी तीन हजार असते.
हम्म‌.
का ओ वाढल्यात अस.
म्हणजे शेतीच आपण इन्व्हेस्टमेंट करतोय शेतीमध्ये तेवढं आपलं बाहेर निघतय काय भांडवल
एवढं तसं त्याला पाणी जर असलं तर मग चांगलं निघते भांडवल. तर पाणी नाही त्यामुळे, ते जेम तेम त्याला होऊ जाते तेच त्याला मॅच होउन जाते बऱ्यापैकी. जर पीक आलं तर. पीक आलं तर मॅच - ते पिक नाहीं आलं तर मग नुकसान मध्ये.
होय.
हा
मग काय शेतकरी नुसता नुकसान मध्येच येतेय म्हणा.
होय. पाणी असलं तर कायतरी करता येत धड पाणी बऱ्यापैकी कमी आहे त्यामुळे काय सांगू शकत
हा हा
पावसाळा कुटुं म्हटल्यावर ते काय सांगू शकत नाही.
हम्म जास्त अपेक्षा ठेवायची नाही.
हा ना
जेवढ येईल तेवढं हा म का रे मग तिकडं बागायत वगैरे पण करत असतील कि
बागात करतत आता जरा जरा पाणी आलंय बऱ्यापैकी त्यामुळे बागात बाघायत तर आता चालू आहे बऱ्या पैकी उस ऊस पण कोणकण तर करते आता पाणी आल्यामुळे शेत बांधवून शेतळ मारून पाणी साचवून ते पाणी बऱ्यापैकी सात आठ नऊ महिने वापरतातात ते शेतीसाठी. असं करून पण आहे चालू म्हणजे आता बऱ्यापैकी डेव्हलप होत आहे.
हा.
त्यामुळं तसं पण करू शकतोय काय अडचण नाही.
द्राक्षच्या बागा पण असतात काय तिकडं?
द्राक्षच्या बागा पण आहेत की.
हम्म.
बऱ्यापैकी आहेत द्राक्षाच्या बागा.
पाणी असलेल्यांच्या असत असतील बागयत हो नी?
होय पाणी असल्यालांच्या असत्यात कोणाला कोणाची कोणाची विहीर आहे कोणाची बोर आहे. चांगलं पाणी आहे त्यांनी करतात बागायत सगळी. हम्म बऱ्यापैकी होय होय. तसं आहे ते खरं.
तेच म्हणलं शेतीबद्दल थोडी माहिती पाहिजे म्हणून म्हणलं विचारावं तुम्हाला.
हा हा.
छान सांगितला.
हा.
आणि काय माहित आहे? डिटेल मध्ये म्हणजे असं दुसरं काय आणि त्यात आहे काय सांगण्यासारखं?
डिटेल मध्ये काय दुसरं शाळुचं एक आहे शाळुचं पण सेमच प्रोसेस असत्या. फक्त पेरणी करायचं पेरणी काय पेर पेरताना फक्त खते ती न सोडवी लागत्यात. शाळू फक्त शाळूला काय पाऊस नसला तरी पण चालते, एकदा उगवून आले की शाळू हवेच्या जोरावर येऊ शकते.
एका पावसावर येतोय शाळू?
हो एकदा उगवलं की येतंय ते फांटी असत्या. थंडीच्या हेच्यावरती येतं शाळू काय, शाळूला काय प्रॉब्लेम नाही. हा.
हा हा हा भारीय मग. हा म्हणजे सोयाबीनलाच पाऊस लागतोय?
हा सोयाबीनला पाऊस लागतोय.
हम्म शाळूला काय पाऊस नसला तरी चालते.
हा शाळूला पाऊस नसला तर म्हणजे पाऊस लाग पाहिजेच त्याला ऍक्च्युली.
हा हा थोडा असला तर चालते?
हा.
जास्त नसला की चालते हम्म.
हा शाळू एकदा एक तो एक फुटवर दीड फुटवर आलं कि ते मग उगवून येऊ शकते ना, एवढं चालतंय ते एवढा काही विषय नाही त्याचा.
हम्म हम्म. मग येते शाळू. मग त्याची मळणी वगैरे सगळे असं गडी लावून वगैरे करत असतील क नी? हम्म.
मशीन असत्या मशीन बोलवायची. पहिला काढा लागतंय ते तोडून, मशीन येते की शेतात.
हा हा.
मशीन येते शेतात. ते काय काढणे पहिला काढून करून घ्यायचं कापून तर घ्यायला लागत नाही तर उपसून तर घ्यायला लागते ते शाळू.
हां.
व्यवस्थित टाकून त्याची खुडणी करून ठ्यावा लागतय पहिला.
हां.
खुडणी करून ढीग मार लागतय मग बोलवायचं मशीन.
हो मशीन ला.
हम्म मग मशीन एकदा बोलवली की मग शाळू मळणी करून घ्यायच हम्म. अशी हाय प्रोसेस बऱ्यापैकी.
हां हां. तेच म्हटलं विचाराव म्हणल काय काय माहिती नव्हती अशी डिटेल मध्ये माहिती माहित नव्हती ना. शाळू पेरणी कशी, सोयाबीनच कसं म्हणून विचाराव म्हटलं. कसं कसं काय काय असतंय.
कधी तर आला तर येऊन जावा तुम्हाला दाखवतो कसं असतय ते.
होय होय चालतय की.
हा हा डिटेल मध्ये तुमाला मजी समजतय ना कस काय काय असत.
होय होय.
डिटेल
चालतय ठिऊ काय मग?
हा चालतंय.